बां.
हॅलो हा आवाज यायलाय.
हो यालाय तुला यालाय.
हा यालाय.
काय चाललंय. हॅलो बोल ना. आमचं पण स्वयंपाक चालू आहे. ह.
जेवला की नाही अजून.
स्वयंपाक चालू मग जेवणार कसं.
स्वयंपाक करत करत जेवत असला तर
नाही नाही स्वयंपाक करत करत नाही जेवत. जेवण बनवालंय बघ काय तरी वि विशेष काहीतरी करायचं. ह. विशेष जरा पनीर रोल करालोय बघ. हम.
चपातीच.
चपाती हा. नाही नाहीताजी चपाती. शिळ्या चपाती च नाही करायची चांगल लागत नाही ग.
हा हा.
खर तर ते मैद्याच्या चपातीच करत्यात. पण मैदा कस चांगलं नसत ना खायला सारख सारखं. तर म म चपातीच गरम हा
हा. ब.
ब ह.
मग कसं बनवता येते ते तरी सांगा.
हा ते आपलं पनीर आणायचं आपल्या आता घरात किती माणसात त्याच्या अंदाजाने पणीर आणायचं.
हा.
मायोनिस आणि टोमॅटो सॉस
हा.
मग आपल्या घरी काय भाज्या असतातच कांदादा टोमॅटो लघू मिरचीी
हा
हे सगळं उभं उभं चिरून घ्यायचं बारीक
हा पातळ एकदम
पातळ हा उभं चिरून घ्यायचं पण बारीक नाही करायचं
हा
हा आणि पनीर, मध्ये दही अं हा एक अर्धा लिंबू पिळायचा आणि त्या दह्यामध्ये मसाले घालायचे गरम मसाला आपली मिरची पूड गरम मसाला आणि जरे पूड धने पूड आले लसूण हां आल्या लसणाची पेस्ट कोथिंबीर हा हे सगळं मिक्स करून पनीर ला लावून ठेवायचं
हा
मॅरिनेट करून घ्यायचां असं आणि मग मॅरिनेट करून थोडं व ठेवायचं एक दहा पंधरा मिनिटं आणि हां नाही नाही सांमतिकही तेल टाकायचं थोडं आणि तेल तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचं पनीर सगळं दह्यासहित सगळं ते मसाला आणि पनीर व्यवस्थित, फ्राय झालं ना म्हणजे आपल्याला कळ क असं तेल सुटायला लागत मसाल्याला का, फ्राय झालं की हा आणि मग त्यानंतर आपण जे चिरून घेतलेला कांदा टोमॅटो ढब्बू मिरची ते पण त्यात भाजून घ्यायचं तेलातच त्या पनीर मच टाकून भाजून घ्यायचं
त्याच्या बरोबरच.
हा वरून काही टाकायच नाही कारण आपण पनीर मध्ये सगळा मसाला टाकलेला असतो ना. श. हा मग थोडं वापून घ्यायचं.
हा.
आता. चपातीचं पीठ म्हळायचं आपण जो मस मळतोय तस. हा रेग्युलर मैदा घालणार असलीस तर मैद्याच पण. माळून घ्यायचं काय वेगळं नाही. आणि मैच कस होत लहान मुलांना वर चांगलं नसत ना खायला. लहान मुलांना होण्यापेक्षा सगळ्यांनाच हा ते जरा पोटाचा त्रास. प भोगते नकोच मैदाना. त्या आपलं रेग्युलर चपात्याचं पीठ माळून ठेवायचं थोडा वेळ भिजत. आणि आपण चपाती करतो तशी नाही करायची. छोटे छोटे करायची चपाती घडी वगैरे नाही घालायच त्याला.. हा ह फक्त लाटायचं असं.
हा
आणि थोडसच तेल टाकून भाजून घ्यायचं जास्त नाही टाकायचं तेल. नवीन त्याला ज जरी लाटली तरी चालते. हा आणि मग. हा भाजून घ्यायची चपाती भाजून घ्यायची चपाती करतोय असंच करतोय करायची. हम्. चांगलं नाहीच प्पन दाख वाटलं तर. चपाती भाजून घ्यायची सगळ्याच करून घ्यायच्या कारण आपण काय एकटेच नसते ना खाणार. सगळ्यात चपात्या करून घ्यायची आपल्या फॅमिलीमध्ये. स भाजी भरपूर करून घ्या. चपाती पण करून घ्यायच्या आणि नंतर मु एक चपाती एक चपाती घेऊन त्याला. सस लावायचा.
हा.
आणि मे निज लावायच.
हा
ऑनयन लायच सॉस लायच चपाती ला. आपण केलेली भाजी असते ना.
त्या बजवर घालायचं.
हा ती त्याच्यावर अशी. एका रेषेत घालायची उभी अशी म्हणजे रोल करता येव आपल्याला चपातीचा असं. सगळीकड नाही पसरायची अशी. हा एका ठिकाणी अशी उभी घालून घ्यायची चपाती बरोबर. आणि खालच्या बाजून थोडस चपाती फोल्ड करायची. म्हणजे कस अ रोल जर केला आपण चपाती. त तर खालून भाजी बाहेर येऊणे म्हणून. हा आणि तवा तवा तापट ठेवायचा.
हा.
आणि जास्त हे नाही करायचं. म्हणजे जास्त तवा तापवून घ्यायच नाही नंतर करप ते रोल करत. बारीक प्यास करून ठेवायचा तवा आणि तव्यात थोडस बट. तर घाल किंवा. तूप घाल किंवा तेल घाल काही पण थोडंसं टाकायचं आणि रोल करून तो रोल भाजून घ्यायचा दोन्ही. हो.
रोल पण बजून घ्यायचो.
हा रोल पण थोडासा रोल भाूनस अस हे होते ना छान लागत. खायला थोडस कडक होत जास्त पण कडक नाही करायचा. म म ओतेे राहला चपात होते अस. ब चांबक होत. मग काय गरम गरम खायचं पावास बरोबर खात. म बरोबर खा तसच जरी खाल्लीस तरी छान लागते.
हा.
हे ऍक्च्युली नाशत्याच्या वेळी करतात कस होत चपी ते असल्यामुळे नाशत्याच वे एवढं खल्लं जात नाही ना पोट भर येतात.
पोट भरतय होय मग नंतर जेवण जात नाही.
नंतर जेवण जातण्याून त्यामुळे जेवणाच्या वेळेच खाल्लं की सगळे व्यवस्थित पोट भरून पण खात. आणि खरं काहीत वेगळा नवीन मेनू होतोय.
होय.
मला कधी पाहिजे कधी पाहिजे मला ह कायत कायत करायचं. सकाळी का सगळे घरात नसतात कामाला जायची गडबड असते. डब्बे असतात हम्म त्यामुळे मग संध्याकाळी काय तर करायचं.
हम्म शिळचा पात्याचा पेझ्झा पण छान लागतोय बघा.
हो का.
हम्म ते एकदा करून बघा मी सांगते तुम्हाला
हा चालेल सांगत मग तुझं जेवण झालं का नाही.
आमचं पण जेवण.
हा हा ह. बार मणी मग पनीर रोल करून बघ एकदा मला सांग कसं होत लागतेय ते. हं हं एवढं छान लाग ते असं वेगळं काहीतरी खायला कायम तेच तेच पनीरची भाजी खान खाऊन कंटाळते.
होय तेच सारख मसाला घालून त्यात हम्म.
आणि ते हा आणि पनीर ला कस ग्रेवी असते ना. ग्रेवी खाऊन पण असं जळजळ होतेय.
होय.
हम्म. त्यापेक्षा असं खाल्लं की ते जरा पौष्टिक पण असतेय फक्त गव्हाची चपाती करायची.
हा ते शिजलं पण केलंही असं मऊ मऊ लागतय मग त्या पनीरची काय टेस्ट. तेच लागत नाही त्या ग्रेव मध्ये.
होय सगळं ते कांदा आणि टोमॅटो तेजस हे लागतेय. तिस्या मष्ट
हे एकदा ट्राय करून बघतो ह्या तुम्ही सांगितलं सारखं.
हा करून हा झालंच आता खायचं करून रोल करायचं खायचं.
हम्म चालतय की.
हम्
मग काय अजून पाऊस वगैरे काय म्हणतोय तुमच्या इकड.
पाऊस भरपूर आहे बघ दुपारी जर पाऊस चालू झाला अजून थांबलेलाच नाही पाऊस.
हा. आमच्या इकडे पण उघडलेला सकाळी सरा पाऊस एक न दहा अकरा वाजेपर्यंत. त्यानंतर कंटिन्यू आहे दिवसभर.
हो त्यांना दिल नाय. ते फक्त दिलंच ठेवून त्याचं काय करतेस. होय होय पाऊस चालूच आहे बघ पाऊस मोठा आहे.
हा.
हम्म. पाऊस मोठाच आहे. होय आता मिस्टर आले कामावरून बिझूनच आलेत.
हा भिसतयच रेनकोट घाला किंवा काही करा थोडं का मना भिसतयच.
भिजतायस वय भिजतास रेनकोट मधून परत पाणी जातायस आतमध्ये.
जातयच आणि पाऊस कसा पण म्हणजे वाकडा तिकडा असतोय त्यामुळे लागतयच पाऊस.
हा लागतोय पाऊस लागतो.
सगळं अवघड होते पावसाळ्यात.
होय.
काम बाहेर जाणं.
हा सगळं अवघड होते सगळं काम जितल्या तिथे. त्यात ठप्प होतेय. ह् होय होय घरात असणाऱ्यांचं कस हे करा ते करा चालू होतं. त्या हम्म पण बाहेर जाणाऱ्यांचा हाल म हाल होतय.
होय.
हम्म.
चालतंय ठेवू काय मग.
हा चालते ठेव ठेव
हा